हो का कररा.
काय नाही बसलोय अभ्यास करत.
हम.
होय.
कस कसत.
हम्म बोल क
स्वयं बघ आता आवरायचा.
हो माझ- मी पण आता झालायचं म्हंटलंचय पाकाला.
हा हा हा.
आणि दूध गरम करायला ठेवले ज ग गॅस ब आणि ते. गरम म्हणजे बाारी गॅस केलेला सोड आणि ठेवून बाहेर बाहेर गेलो आणि ते उठ गेलो.
हम्मच्छा.
ते सगळं साफ करत बसले बघ.
ह् आणि काय मग.
काय? नाही बघ तेच म्हटलं बघूया काय करायला आज किती टास्क पूर्ण झाले काय?
आता माझे एकच टास्क म्हणजे अून टास्क पूर्ण झालेलेत माझे. त्यातला फक्त एक. एकच कॉल लावलेला मी आता दोन कॉल लावायचे दोन नंतर वेळ मिळेल तर स करा लाग घरी पाह पण आ त्या कस दिवस गेलाय आज अ पाहुणे आले एक वाजता ते साडेबाराला ते गेलेत जवळजवळ त पाहुणे तीन तीन ला गेलीत मज नोन पन पाण्या आलंम जेवण वगैरे मग अस लेटर झाला मग त्या पोरंगीचा अभ्यास घ्यायला लागलोय म आता ते अभ्यास झाला की आता स्वय पाकला घालायचं
ह्
म आणि परत रेग्युलरचं काम चालू म ते ते झालं की म जरा कॉल वगैरे करायचा म्हणलोय, बघू आज काय वेळच भेटला नाही मला‍,
होय करायचं आहे का दिवस थोडं थोडं रोजच्या रोज करायचं
होर ते ल सारट
हम ह
काल फक्त तेवढं केलं तुला आणि तु तिलाच गला का तला केलात नाही
हो काय एका व्यक्तीला तीन ते चार वेळा केलं तर चालते सोड
हा
हम्म मग काय करणार आहे सात स्वयंपाकाला
अ गवारीची भाजी डाळी चमटी चपाती नाही भाकडी खरायची
हा हा
तेकडे खांबा एक मिनट सज वन टू ऐ दिदी हा हा हा हॅलो हो हा बोल आता भाकरी येत नाही शिका बघाय लागलोय बघायचं आता
तुला रेंज नाही आहे काय
आहे की का गं,
आवाज तूझा खरखरोत्य करा
हॅलो तूझा पण खरखरा लागल्या आहे.
बागतोय
हॅलो एक हम् तूझा पण आवाज येत नाही गं मला व्यवस्थित
होय तेच जरा रेंज च्या प्रोब्लेम आहे. यायलाय सोड तसा कळालंय तू काय बोलालेस ते पण जरा खरखरा लागलाय,
हां तू तूला येतीया भाकरी?
येतय मला पण
फक्त जरा भाजायला वगैरे जमत नाही सडक वगैरे होत्या कधी कधी
मी जरा काल केली होती जमली आज जरा आणि करून बघायची ट्राय जा म जमतेय होय तू काय खाणार आहेस
होय घे लई त्रास झाला,
होय रोज जरा जरा तू काय करणार आहीस?
स्वयंपाक माझ्याकडे काय नसतोय सोड संध्याकाळचा भात वगैरे फक्त लावतोय मी,
हम्म मग काय काय चाललंय, हम्म्
गवारीे ते निवडणार आहे बघ काल आमचा बाजार होता नव्हं,
हा मी पण आता जस्ट गवारी बवारी निवडून आलोय वर आता जरा भाजी फोडणी-‍- डणी टाकायची आणि खाली जाऊन आणि आवरून जरा
टाकायचा आणि फोन करायचा.
हो
हम्म दुझ टफि कमप्लीट झाल्यात
पडणार आहे माझे आता ऑलमोस्ट होत आले क
हां स्वतः निवडणार
करायचं हळूहळू,
हम्म चालतंय कि
काय म्हणलीस?
स्वतः निवडल्यास म्हणंल,
होय ते निवडून ठेवलेलंच बर असतंय क आता ते पावसाळ्यात तर शेतात वगैरे भिजलेले असतंय ना ते
होय त्यामध्ये घाण पण असते-‍-
ते काय नाही घे हा गवारीचं काही एवढं नाही पण ते वरण्याच्या शेंगा आणलेल्या त्या आणि चिरा
हा ते सगळं निवडून ठेवायलाच लागते
हम् ते वरून भेजलेलं असलं की मात
आज सगळं कितकीच होते हम्म हम् तेच हम्म
आणि मग कॉलेज ला कधी पस
आता कॉलेजला सोमवार पासूनच घे तुझ
ह सोमवारीच की
तेच सोमवार पासन आणि रुटीन चालू
हो
हम्म
आम्ही गेलेलो शनिवारी शनिवारी म गुरुवारी गेलेलो
हा
शिकवला मॅडम
होय काय काय शिकवलं
हो ते हच मशीन लर्निंगच लेक्चर पी एची एक झालो लॅबमध्येध्ये
हाल्या
मशीन लर्निंगस ते काय क सरांनी कोडच सांगितलेला तो एक्सप्लेन करत त म्हणले सोमवारी
हा
सोमवारी म्हणजे मशीन लर्निंगचं काय हेच की आपलं ओझा मॅडम आणि एक पीपीटी पूर्ण शिकवली ती काय ग्रुपला पाठव
खरं काय ग्रुप ला आलीच नाही अजून
हो की आता बघू ती मनोरमाकड होती ग पाठवण ती हम्
आता बघायच ती कधी पाठवाल त्यावेेळेलाच घे
होय क्लासरूम कर त्या काय कसं पाठवत्या काय माहिती
रूमच करायला पाहिजे म्हणजे गुगल क्लास रूम वर कस व्यवस्थित येतात नाही आणि नोट्स व म्हणजे त्या टाइमिंगच बरोबर पडत आ ति कधी करल त्यावे्या याला
तिला सांगितलेलं मी काय केलं काय
हम्म मी पण आता ते बघितले आणि ते एलिजिबिलिटीच ह्यावेळेला मेसेज आल्याला ते काय केलीस काय ग्रुप वर अपलोड
ते मॅडमांकडे गेलेलो आम्ही मॅडम ते कुठे भेटणार मार्कलिस्ट आपल्याकडे तर पाहिजे ना पहिला अपलोड करायला
होय फ फायनल इयरच ना
हा फायनल इयरच नाही लास्ट इयर च मागच्या वर्षी
लास्ट इयर तेच कि लास्ट इयर फायनल इयर म्हणजे ग्रॅज्युएशनच कमप्लीट झालेलं तेच ना
ग्रॅज्युएशनं ग्रॅज्युएशनचं करायचं
बहते एक फायनल इयरच दिली तिथं
मार्कलिस्ट कस असेल फायनल इयरच ते आपलं कॉन डिग्री सर्टिफिकेट असत
मग आता बघायला पाहिजे फर्स्ट इयर प मग
फस्ट इअर चे आपलं मार्क लिस्ट कसं येत हों दोन्ही स त रिझल्टेत तस
हम्म आता मॅडमांना विचारून हे करायला पाहिजे आणि टीसीला तर अपलोड करायचं हाय
केलाय झालं ते मॅडमांना विचारलं त्यांना काय समजलेच नाही मी काय बोलालोय ते
अय्यो
हम् हम्म त्यांच्याकडे गेले ना हो त्यांच्याकडचं मिळतेना ते जरी मिळणार असलं तरी मला अस समजलेलं की एक्झाम डिपार्टमेंटला भेट म्हणून आम्ही त्याला विचारलं इथेच आहे का तिकडे जायाला लागणार
हम्म
त्यांना काही समजलंच नाही त्यांनी म्हटलीत परत परत विचारायचं नाही
म आता सरळ गायकवाड मॅडमानां नाहीतर काटकर मॅडमानांच विचार चारला पाहिजे
बरं आता सोमवारी बघु हम् आणि काय, काही नाही बघ चाललंय नव्हं घरात का कर करायला लागते काढायला लागते वेळ हे
होय आता काढायला लागलोय सोड काल रात्री काढलेला वेळ
कोण साक्षी पोवार
हा
कसं काय तिला
मी त्याला कॉल कर करत होते गं खरं त्याला लागत नव्हता
हं हम्
हम् मग ती म्हटली माह्याकडं उरल्यात अजून दोन मीच करतो तर म्हणली मलाच केली दोन
मग तिचं आता लिमिट संपलं असणारय तिचं आता टास्क कंमप्लीट झालं ल्यात म्हटल्यानंतर
काय माहित. मला म्हटली हाय अजून एक शील्लक कर म्हणल्यीया मग करायचं
विचारून बघ पहिला
हो विचारूनच बघणार, मगच करणारय सो
हा, कारण मला कसा मेसेज आलेला तसा मेसेज येऊ शक
मॅसेज येऊ शकतोय हा हं तेच ना
पहिला विचारून बघ मग कर
होय होय विचारूनच मगच करणारय मी आ! हा ठेव